हॅलो.
हा हा काय नाही होा निवांत.
होय काय नाही निवांताय म्हंटलं कॉल करून थोडा वेळ. बोलूया.
हा चालतय की बोला क. ह.
आज काय सांगू तुम्हाला माहिती.
ज प्रत्य आ मला मा सांगाण जे म्हणज पाण व. वगैरे तुम् म्हणजे करत असाल तर त्याची माहिती ह. म्हणजे कसं कुठल्या पद्धतीनं म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे. त्यांचंच म्हणजे त्यांचं नाही दुसर्या हचं पण मला सांगितलं तर मला चालतंय ऐकायला.
होय काय अ बर बर चालते चालते अ. तुम्हाला सांगते तुम्ही. अ स्वामी समर्थांच्या बद्दल स्वामी समर्थांचेच अवतार असलेले. अ एक हे शंकर महाराज यांचे पारायणमही घरी करतो. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते.
हा सांगा क.
शंकर महाराजांचेच अवतार आहेत ते दत्तगुरू. दत्तगुरूंचेच अवतार म्हणले तरी चालेल.
हा.
असे शंकर महाराज. अ त्यांचे आमी अ हे करतो घरी पारायण करतो.
हा.
सात दिवसाचं पारायण असं ते. होय, होय सात दिवस पारायण कर धर्मनाथ बीज जानेवारी, महिन्या मध्ये असते त्यावेळीपस न करतो आम्ही ते आणि अं रतसप्तमी दिवशी त्याच हे येत अ धर्म अ धर्मनाथ बिजला नाही, अ धर्मनाथ बीज चालायचं. पाारायण संपतो म्हणजे त्या दिवशी आम्ही अं महाप्रसाद घालतो लोकांना अ एकूण काय करतात सात दिवसाचं पारायण, मग बायका घरी येतात अ शंकर महाराजांची शंकर गीता ही पुस स्तक आहेत आमच्याकडं त्याचं पारायण बायका सगळ्या स्त्रिया म्हणून करतात, त्यानी ठरवून ठेवलेलं असत ह्या ह्या या वेळी आपण वाचन करूया त्यानी सगळ्या मिळून असं ठरव होतात की एवढ्या वेळेत, आपण एवढं वाचन करूया. मग सात दिवसाचे पारायण संपवायसाठी त्या असं ठरवून सगळ्याजणी एकत्र येतात एकत्र वाचतात रोज शंकर महाराज त्यांची पूजा आरती रोज संध्याकाळी, संध्याकाळी, हरिपाट असतो. अ संध्याकाळी सात वाजता अ सात ते साडेआठ पर्यंत तास दीड तास हरीपाटाचं अ लोक येतात हरिपाठा ला भजन भजनाचा कार्यक्रम हरिपाठ म्हणून एक असतं, ज्ञानेश्वरांचा हरिपाठ. अ संत ज्ञानेश्वराणी जो हरि पाठ लिहिलाय अ तो छान अगदी सुरेल पद्धतीनं म्हणायचं काम तिथं करतात लोक हो हो संगीतमध्ये छान म्हणतात, ते अगदी आणि चाल लावून ते म्हंटल्यामुळ हरिपाट अगदी आपल्याला सुद्धा तोंडपाट होऊ शकतो एवढा छान हरि पाठ ते म्हणतात होय, होय, होय छान वाटते तास दीड तर हारिपाठ चालू झालेला, तो तास दीड तास कधी जातो समजत पण नाही
समजत नाही.
होय आणि असं एक जण एकच मा हे अ दीर आमचे वाचतात नवनाथ कथासार म्हणून असत अ प्रचंड मोठा ग्रंथ आहे तो पण अ तो मोठा ग्रंथय नवनात भक्तीसार म्हणून ऊ ते अगदी सोहळ्यानं वाचतात ते आणि सात दिवसात त्याचं पण पारायण त्यांनी संपवतात मोठा ग्रंथ असल्यामुळे, त्यांना जास्त वाचन करावं लागतं. पहाटे उठून वाचतात ते. परत संध्याकाळी दुपारी अस वेळ मिळेल त्यावेळी वाचून करढतात ते. आणि धर्मनाथ बीजला महाप्रसाद असतो, त्यावेळी मग काय लोक अ येऊन फोटोजवळ किंवा काय यथाशक्ती दान देतात मग त्याचच आम्ही आमचे, आम्ही जे घालणार असतो, त्याच्यात ते वाढवून असं लोकांना त्या दिवशी प्रसाद ठेवू मग त्या दिवशी लोक येऊन जेऊन, आशीर्वाद घेऊन जातात.
जातात हा.
सात दिवस जातात, सात दिवस कधी येतात, आणि कधी जातात, हे काहीच हे कळत नाही अगदी होय, होय. दिवाळी दसऱ्याल कसं घरात गजब बज, गजबज असते होय, होय.
हा मग त असं म्हणजे सगळं मिळून अस पारायण एकत्र करता, सगळी म्हणजे जी लोक करणार असत ते पण, ते पण.
होय, होय, होय, होय, येतात, येतात ज्यांची भक्ती आहे त्या महाराजांच्या वरं किंवा ज्यां ना आवड आहे, अस काहीतरी दान द्याव, आपण जाऊन काहीतरी करावं त्यांची मनापासून इच्छा होते, त्याने येतात काही देव सागर नाव देवतेनी येऊन वाचन करून किंवा हरिपाठ ऐक. कोण प्रसाद घेऊन रोज घरी जातात हेच आमच्यासाठी भाग्याचं आहे. आणि काहीतरी आपल्या घरात एक उत्सव होतो आहे. कुणाचं तरी आम्ही काय करत नाही सगळं महाराजच करून घेतात आमच्याकडनं. महाराजांची भक्ती आम्ही करतो आणि महाराज आमच्याकडून सगळं करून घेतो. तर असं आम्हाला वाटतं. आम्ही काहीच करत नाही होय महाराजांच्या इच्छा होती आमच्या घरी
आमच्याकडून करून घ्यायची हो म्हणजे फक्त भक्ती निस्वार्थपणे भक्ती करायला हवी एवढी इच्छा ज घडवायचं दिस
होय होय महाराज घडवतात फक्त आपण करायला पण रायचं एवढं
तत्पर राहायचं होय ते करायचं म्हणजे पण काही साधी गोष्ट नाही कारण की करतो म्ह होत नाही आज करेल उद्या करेल अस वेळ महा त्यांना देवाच्या मनात असल्याशिवाय ते घडत नाही.
हो हो हो हो
हा आम्ही स्वतः म्हणून पण काय उपयोग नाहीे.
होय होय होय होय आणि काय म्हणताय?
काय नाही हेच आता चहा पाणी हितन आवरायचं.
हा हा हा पाडवा तुमच्यात पाडवा असतो का पाडव्याला तुम्ही गुढी उभा करताय काय? हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हा हा हा आता यायला लागलं ऐक
हा होय तेच म्हणाले मला म्हणजे आवाज मधी मधी कट व्हलता. बहुतेक रेंज नाही वाटतं.
मला आणि तुम्हाला अं दानवीर कर्णा विषयी माहिती सांगायला आवडेल. एक थोड्या वेळासाठी मी माहिती सांगते करणाविषयी अं कौरव आणि पांडव कौरव अ शंभर कौरव असतात आणि अ पांडव हे पाच असतात. ऍक्च्युली पांडव सहा आहेत पण जस्ट मग पांडव कर्ण हा दुर्लक्षित आहे किंवा त्या त्याच्याबद्दल म्हणजे असं तो पांडव म्हणून जन्मालाच आलेला नाही आहे. अं तो जन्माला आल्या आल्याबरोबर कुंतीने त्याच्या आईने त्याला अ टाकलेलं असतं ते पण जगाच्या भीतीने होय होय पाण्यात सोडलेलं असतं. त्यामुळं अं त्याला आपलं मुलगा तिला मानता येत नाही तो जगाच्या रूढीला धरुन नस ते म्हणून आणि तिला ऍक्च्युली ते अ अ हे अ कुपले ऋषी ते कोपिस्ट ऋषी
पितामा
प्राप्त झा आणि हॅलो त्यांच्या वरदनातून त्यांच्या वरदनातून प्राप्त झालेला तो मुलगा असतो त्यांनी अ जे मंत्रोच्चार त्यांनी सांगितलेले असतात ते मंत्रोच्चार ती म्हणायला चालू करते आणि सूर्यदेवा चे स्मरण करते म्हणून सूर्यदेव येऊन त्यांना सूर्यदेवांची ज्योती येऊन त्यां ना त्यांच्या ह्याच्यामध्ये शिरते आणि त्याच्यापासून तो कर्ण
तया हा हा जन्म घेतो.
अ एवढी प्रचंड श असते ते कर्णामध्ये दानशूरता असते म्हणा किंवा शक्ती एक प्र चंड असते फार फार पराक्रम फार क्रम पराक्रमी असतो कर्ण. पण अ पांडव योग्य त्याला योग्य वेळी त्याला अ हे मिळत नाही म्हणताना दुर्ल लक्षित राहतो आणि दुर्योधनाच्या बाजून तो जातो दुर्योधन त्याची शक्ती किंवा त्याचं योग्यता बघून दुर्योधन त्याला आपल्याकडं करून घेतो त्यामुळ महाभारताचं युद्ध होतं.
हा..
महाभारताच्या युद्धामध्ये अ पांडवांचा विजय होतो. पण अ ती न कुनीती वापरून भगवान कृष्णानी आणि इंद्रदेवांनी म्हणा सगळ्या देवांनी म्हणा अ कर्ण चुकीच्या बाजूने आहे म्हणून महाभारतात अ पांडवांचा विजय होण्यासाठी चुकीची नीती सगळी युद्धामध्ये वापरली जे करूनये ते सगळे युद्धामध्ये चुकीचा वापर केलाय जे युद्ध नीतीशास्त्रानुसार चुकीचा आहे ते र वापरून कर्णाला पराभव कर्णाचा पराभव करावा म्हणून कर्णाला जे ते अभेद्य कवच मिळाले असते. जेणेकरून कर्ण कधीच मरण पावणार नसतोय किंवा कर्णा कड जे कवचकुंडल असतात.
हम्म
आं दानशूरपणामध्ये त्यांच्या अ दान कर्ण दान करत असतो त्याच्याकडून येऊन मागून घेऊन जातात. मग कर्ण काय दान करताना नाही म्हणत नसतोय कुठलीच गोष्ट काय मागेल ते द्यायला
दयायला तयार असतोय.
त्यामुळं अ आणि शे अं महाभारताचं युद्ध झाल्यानंतर शेवटी कर्ण ज्यावेळी मरण यातना भोगत असतोय आता मरणार असतोय कर्ण. त्यावेळी सुद्धा यक्ष येऊन कर्णा कडनं अं कर्णा ची दानशुरता बघण्यासाठी हे मागतोय कर्णाकडन दान मागतो त्यावेळी कर्णाकडे अक्षरशः काहीच नसतं द्यायला आणि तो मरणार असतो काहीच नसतं आणि त्याचं डोकं आपल्या म्हणजे कर्णाच्या मुलग्याच्या मांडीवर असतं. शेवटच्या अगदी घटकेला तो असतो, त्यावेळी तो याचक आलाय माझ्या दारामध्ये दान मागायला. असे कर्णाचे ज्यावेळी हे होते कर्ण-कर्ण म्हणजे काय दानशूर दानशुर पणा त्याची फ फार दानत असते त्याची आता याचक आलाय त्याला काय द्यायचं? असं त्याचा भ्रम करणाचं होतं त्यावेळी करणाच्या लक्षात ये के की माझे दोन दात सोन्याचे आहेत मग तो कसं करणं काय क-क सांगतो कर्ण आपल्या मुलग्याला इथला दगड घे आणि माझे दात ठेचून काढ आणि तू दान दे त्या मुलग्याच्या अंगावर केव्हढे काटे येतात अक्षशः मरणप्राय यातना आता भोगत आहे आपला बाप आणि अं त्याचे दात पाडून आपण प दान द्यायचंय. ही गोष्ट त्या मुलग्याला सुद्धा सहन होत नसते, पण करना काय करतो आज्ञा देतो तुला एक बापाची शपथ आहे म्हणून सांगतो आणि तो मुलगा काय करतो शेवटी? मग दात दगडाने दात खेचून काढतो सगळे आणि ते त्या यक्षाला दान देऊन टाकतो. एवढी कर्णाची दानत्वता अं हे हाय म्हणजे कर्ण दानशूर आहे. त्याच्या हेला कलंक लागू नये म्हणून शेवटपर्यंत कर्ण झटत राहतोय.
हा चालतंय, मी थोड्या वेळान कॉल करू?
हां चालतंय चालतंय.
हा चालेल.